नमस्कार, कशा आहात
मजेत, तुम्ही कशा आहात?
हो मी मजेत.
तर आज असंच बसल्या बसल्या मला विचाराला की आपण ऑनलाईन शॉप पिंग केली पाहिजे का ऑफलाईन शॉपिंग केली पाहिजे कोणतं आपल्याला जास्त चांगलं आणि सोपे पडेल?
हो ऑनलाईन आजच्या काळात कसं ये खरेदी करणे दोन मुख्य मार्ग आहेत, ऑनलाईन शॉपिंग आणि ऑफलाईन शॉपिंग. अ शॉपिंग दोन्ही प्रकारचे फायदे आणि काही तोटे दोघी मध्ये असतात ऑनलाईन शॉपिंग मध्ये आपण मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने घर बसल्या वस्ती वस्तू खरेदी करू शकतो विविध वेबसाईट वर आणि प्रकारच्या वस्तू करत असतात, किमतीची तुलना सहज करता येते आणि वेळही वाचतो, घरपोच सुविधा मिळते तुम्हाला प्रवास करण्याची गरज पडत नाही, ट्रॅफिक पासून वाचतो, भरपूर सुविधा मिळते ना आपल्याला
बरोबर तर ऑनलाईन शॉपिंगचे भरपूरच काही फायदे आहेत अ आणि ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे पण त्याचं नुकसानही भरपूर आहे. जेवढे त्याचे फायदे तेवढे त्याचे नुकसान पण जर आपण ऑनलान शॉपिंग करायला तर कधी कधी ते वस्तू जे असते ते चांगलीच येणार जशी आहेत तशीच येणार का नाही हेही आपल्याला कळत नाही, आणि
कस ते आपण अ ऑनलाईन बघितलेलाचा फरक आणि ऑफलाईन बघितलेलाचा फरक खूप वेगळा असतो, जसं आपण एखादी कपड्याची क्वालिटीज बघून घ्या, ऑनलाईन मध्ये आपल्याला कळत नाही अ कपड्याची क्वालिटी कशीय ते कसंय हाय कापड आणि ऑफलाईन मध्ये कसं आप आपण बघू शकतो की, अ कापडाची क्वालिटी कशी आहे आणि आप आपल्याला जसं हवं तसं कापड आहे का नाही, हेही आपण कळू शकतो
हो ऑफलाईन शॉपिंगमध्ये आपण दुकानात जाऊन वस्तू प्रत्यक्ष पाहू शकतो स्पर्श करू शकतो. आणि तपासु ही होऊ शकतो कपडे चप्पल आता दागिने बघा तुम्ही दागिन, ऑनलाईन तर नाही घेऊ शकत ना तुम्हाला ते गोडसे त्यां म्हणजे पॉलिश वगैर तुम्हाला अस दिसणार कि ते गोड पण रिअल मध्ये जेव्हा येतात ना, असं काळसट, काळसट कलर येतो दुकानात तस नाही आजून प्रत्यक्ष पाहून घेतो दुकानदाराशी बोलून माहिती मिळते, वस्तू लगेच हातात मिळते
बरोबर आणि अ ऑनलाइन शॉपिंगमुळे आपण करायला काही हरकत पण नाहीय कारण अ ऑनलाइन शॉपिंग मध्ये आपण एवढं बघायला पाहिजेल शॉपिंग करण्याचा आधी किंवा एक एखाद ऑर्डर प्लेस करण्याचा आधी ते अ ते जे प्रोडक्ट आहे ते कसं आहे त्याचे रेटिंग कशी दिली त्याचे रिव्ह्यू पाहायला पाहिजे. तेला आपण त्येच्यावर कॉमेंट्स कशे केलेले आणि जे लोकं जे जो जे लोकांकडे ते प्रोडक्ट येतं ते लोक त्याचे फोट फोटोस वगैरा टाकतात आणि जर कधी ते चांगलं प्रोडक्ट आलंच नाही, तर त्याची रेटिंग फाय स्टार असते किंवा फोर पॉईंट फाई स्टार असते आणि जे रो जे प्रोडक्ट एकदम लोकल असतं जे अ घरी आल्यावर किंवा तुटलेलं वगैरे असलं, काही मेकअपच प्रोडक्ट मागवलेलं असणार त फूटलेलं असणार असं तर मग त्याची रेटिंग कशी एक, वन स्टार किंवा टू स्टार पर्यंत येते. तर त्यावरून आपण आपल्याना एक कळू शकत की हे प्रोडक्ट घेण्यासारखं आहे का नाही
अगदी बरोबर मग तुम्ही ऑनलाईन शॉपिंग म नाही, सॉरी ऑफलाईन शॉपिंग मध्ये कसंय आपण बाजारात जावे लागते. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाढतो काही दुकानदार कस वस्तू उपलब्ध नसतात. एका दुकानात चप्पल घेणार, दुसऱ्या दुकानात ड्रेस घेणार, तिसऱ्या दुकानात दागिने घेणार. तुमचा दिवसही वाया जातो, तुमचा वेळ ही वाया जातो हे तुमच आणि त्येच्यानंतर आपण घरी येतो, थपवा होतो काम करण्याची इच्छा होत नाही. श, ऑनलाईन शॉपिंग करायली तर भरपूर बरी म्हणजे त्यासाठी. माझ्या मते कसं म्हणजे दोन्ही वस्तू उपयोगीच आहेत, म्हणा दैनंदिक गरजेच्या वस्तूसाठी जवळचे दुकानात सोईसकर असते, तर पुस्तक इ हा
अगदी बरोबर
तर ऑनलाईन शहराचा बररच काही फायदे आणि आपण बघू शकता आता की ऑनलाइन टेक्नॉलॉजी खूप वाढलीय तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण कपडेच नव्हे तर आपण अ- खायचे प्यायची वस्तू मागवू शकतो, भाजीपाला मागवू शकतो. जे आपल्याला पंधरा मिनिटात किंवा वीस मिनिटामध्ये फास्ट डिलिवर्हरी पण अवे्लेबल असते तर त्यामुळे जर कधी घरी कोणी पाहुणे आले अचानक आणि घरात काही वस्तू नसणार तर आपण कसं अ स्विगी वगैरे करू शकतो ब्लिंकेट करू शकतो त्या कारणाने आपलं आपल्याला जे लागणार वस्तू आपण बाहेर न जाता ते घरात घर पोच येता. आणि तेही आपल्याला जो वेळात हवं असणार तेच वेळेत येतो.
बरोबर. मग आजकाल ऑनलाईन शॉपिंग खूप लोकप्रिय प्रिय झालेली म्हणे. मोबाईल वरून कस तुम्ही किराणा ना ही मागवू शकता जो तुम्ही सिटीमध्ये राहत असतील. भरपूर प्रकारचे तुम्ही घरी आँनलाईन मागवू शकता पण आपल्याला कुठं र्थडे पार्टी जायचं आहे ना, कोणत्या पार्टीत जायच होत, ते गिफ्ट देण्यासाठी कारण तिथे तर आपल्याला म्हणजे ऑफलाईनच शॉपिंग परवडत आँनलाईन शापिंग ए हो खरेदी केली मग यायला पण वेळ लागतो. वेळेवर येत नाहीत किंवा ते रिजेक्ट करतात, कॅन्सल होतो आर्डर. तेव्हा कसे आपल्या एकच चॉईस म्हणजे ऑफलाईन शॉपिंग.
बरोबर. अजून अजून काय, काय फायदे किंवा नुकसान आहे ऑनलाइन शॉपिंगचे.
हो भरपूर फायदे आहेत मला तर वाटते काही बेसच समजा त्याचा कलर आपल्याला डार्क दिसतो प्रत्यक्षातसा एक नाही ना कधी कधी येतो कधी कधी तर म्हणजे तो पिस जोता ना फॉल्ट म्हणतो कधी फाटलेला असतो कधी कलरही कापड भरपूर वेगळा निघतो तर बघा आता पण जर चार्जिंगवाले किंवा सेलवाले वा पॉईस मागवले लहान मुलांचे बाकीचे तर येतात बाकीचे तुटलेले येतात नाही आता किचन ची वस्तू जर मागवली तर ते तर ऑनलाईन म ते तर मला असंच वाटतंय की नाही घ्यायला पाहिजे कारण बाकीच्या त्यांनी बंद केलेली आणि बंद केल्यामुळे ते वस्तू जर खराबी आलं तरी आपल्याला त्याची रिफंडी मिळत नाही ती वस्तू आपल्याला ठेवावीच लागते. मग बाकी इलेक्ट्रिक वस्तू तर दुकानातूनच घेतलेल बरं.
बरोबर आणि भरपूर वेळेस असंच होतं की अ.. आपण मोबाईल वगैरेही काही ऑनलाईन डिजिटल वस्तू ह काही मागवत असतो मोबाईलवरून तर फॉर एक्झाम्पल आता कोणी फोन मागवला असणार आणि फोन जा केवल भरपूर वेळेस साबू वगैरे पण निघालेले आहेत. असे स्कॅम पण भरपूर होतात तर आपण हेही बघायला पाहिजेल की हा तर आपण हेही बघायला पाहिजे का ते प्लॅटफॉर्म अ- बरोबर आहे का नाही. अ.. क.. ते फ्लॅट फॉर्म वर आपण विश्वास करायला पाहिजेल का नाही कारण भरपूरसेे साईट्स आहेत वेबसाइट्स आहे का तिथं स्कॅम्स होन खूपच स्कॅम्स होतात आणि अ.. आपण बँक डिटेल्स वगैरेही आपले टाकतो तिथं तर वस्तू काही ऑर्डर प्लेस केली तर ऑर्डर तर आपल्याला दुसरंच काही रिसिव होतं आणि
अगदी बरोबर.
अकाउंट फ्रीज होण्याचे अ फ्रीज होण्यासाठी आपल्याला वेळ पण भेटत नाही.
हो. अपार्टमेंट मध्ये असंच झालं ना वो आता म्हणे अस तसच आता हे झाल होत. कि ब डिलिव्हरीचे बॉय त मुलं ते पार्सल नसून त्याच ऍड्रेस असतो ना ते दोन वेळेस आपण वारंवार एक एक एकाच ॲपवरन जर मागवलं त्यांना कळतं म्हणजे यांचा ऍड्रेस कुठे वगैरे तर तसं खोटा ऍड्रेस बनवून त्याचा खाली खोका वगैरे करून ते आपल्या घरी येतात द्यायला आण आपल्या ह्यज्यावरन ओटीपी घेऊन आपलं बँक अकाउंट सगळं खाली करून देतात.
बरोबर तर असे फ्रॉड असलेल्या प्लॅटफॉर्म वरून आपण सतर्क राहायला पाहिजे.
हो सतक राहायला पाहिजे सायबर लिंक कोणतिही आली तर त्याला ओपन न करता आपण पुढे पाठवू हि नाही.
शिपिंगमध्ये कसं जे प्रोडक्टची प्राईस असते आपल्याला आपल्याना त्याच प्रोडक्टच्या प्राईसमध्ये ते वस्तू घ्यावं लागतं आपण तिथं बार्गनिंग करू नाही शकत. पण ऑफलाईन शॉपिंग
आणि ऑनलाईन शॉपिंग कसं झालं म्हणजे तर वेळेवर पोहचतही नाही ना येत पण नाही द्यायला. त्याच्या आधी पणी लवकर मिळत नाही.
हॅलो. जुन्या मोबाईल ला कार हॅलो.